जरा दोन मिनिटं थांबत जा मग फोन करत जा लगेच गडबड करत जाऊ नकोस नाही तर फोन वाया जाते कॉल माहितीये नव्ह.
हा.
ह ह्याचं आनसर काय टाकू नेमकं
गेल्स म्हणुन टाक की कसं आहे तर ते मला बघितल्या शिवाय काय कळणार
विच इज राईट बिलो द नेल्स इमेज म तर नेल्स इमेज कुठली म्हणायची. म अता कुठ कसं टाकायचं पहिली इमेज फस्ट इमेज म्हण टाकायचं. काय नेल्स म्हणजे काय मला बघायला पाहिजे. क्रोम नाही का ह्याला झाला का नाही आवाज माझा हॅलो हॅलो आवाज येईना.
हॅलो
हा.
हॅलो
यायला क नाही आवाज
नेल म्हणजे मोळा असतोय मोळा टाक मोळा.
एन ए आय एल नेल म्हणजे आणि हेला नेल आलं नेल्स ह्याला नखं दाखवा लागली की.
नेल म्हणजे मुळा पण असते टाकून बघ मुळ्याला पण नेल म्हणत्यात.
होय म आता मन मोळाच टाकतो मोठ्ठा हायलाइट जास्त मोळा हे मता काय टाकू इथ नेल्स टाकू.
एकय ना नेल टाकण.
हम. वाट वाट इन ट्र्रीटस. इन अ पर्सन वुड मोस्ट मेक यू वांट टू डिफ्रेंस विथ देम. काय म्हणता ये वॉट इज टे ट्रेस. ट्रेट्स इन अ पर्सन. वुड मस्ट मेक यू वुड मस्ट मेक यू वन टू. बी ए फ्रेंड विथ म. म्हणजे काय
मला काय कळलं नाही
असं कसं काही आहे. म्हणजे पर्सन वुड यू मेक यू वॉन्ट टू बी फ्रेंड्स विथ धम. वाॉट ट्र्रीट्स इन अ पर्सन. तटर सिओ. पर्सन म्हणजे कुठलं असं पर्सन काय ट्रीट केल्यावर तुम्हाला फ्रेंड करून घ्या किंवा. होतोय हे शब्द टाकाय म्हणले. स वाडत. हम अस असलं काय
काय माहती तसंच असलं होय
मग आता काय टाकायचं इथ
आता इमेज आहे का काय आहे नेमक काय माहित मी कसं सांगू.
इमेज नाही आहे ति त विचारले फक्त. मॅक्झिमम कॅरेक्टर नव्वद शब्द लिहू शकतो वॉट इज ट्रेट्स इन अ पर्सन हा. हा.
हम्म तसंच कराब आता.
आणि सांग नववच शब्दाच लिमिट आहे.
हम्म. आई गेलना.
टाईप कर म प्रश्न.
हो तेच झालं हे आहे की.
उडून धरते. ते काय वाट हम्म.
तू ते टास्क करणार असेल तर ते टास्क कर ना मोबाईला.
काय.
ते करणार आहेच तर ते कर पाहिला मग हे फोनच टास्क कर.
हे करत करत ते होतय ना हे पण बोलाच लावली घे वर. मून एवढं चालय काय बोलावले दिस ना.
त्यांनी काय काय दिल्या बोलायला सण समारंभ शिक्षण खाद्यपदार्थ ह्या गोष्टींवर बोलायला सांगितलं.
मला पुस्तक वाचून दाखवायला पाहिजेल. हम्म.
फोन वाचून दाखवालायसच ना.
हम्म. मग आता पॅम्प्लेट एक आहे बघ. सांगू का त्यावरचं. आ. हॅलो.
कॉलेज कधी पासून चालू हाय.
कॉलेज काय सांगाय नाही अजून.
म्हणलेला ना सर एक तारखेपासन होईल म्हणून.
ह अजून काहीत मेसेज बी नाही काय नाही म्हणतोय नुस्ता हा पंचव्वीस तारखेला म्हणलेला करणार त्यानंतर आणि पहिल्या आठवड्यात आणि दुसऱ्या आठवड्यात म्हंटला काय नाही अजून हम्म. म. इथं काय लिवलंय बघ.
आर्या न काम सोडला नव्ह.
एक तारखेपासन सोडला.
सोडणार आहे.
सोडणारा. हम्म हम्म. म.
काही नाही. भारतीय ग्रंथालय जागा घेऊन ग्रंथालय बांधले माणसांना.
कुठलं.
इथच की किती जागा आहे बघ ही एवढी जागा घेऊन बांधून दिलय आणि फुकट. विचार कर. किती खर्च आला असेल एवढ्याला आमचं.
किती वर्ष झालं ते हाय.
लय वर्ष झालं दोन हजार दोन हजार कुठे एकोणीसशेची आहे भानगड ही बाहेर लिवलेलं गेलय. तवा नाही जुन ग्रंथालय स्थापन केलेली ती तारीख आहे. इथं हे नवीन बांधलेलं आहे ज बांधकाम आहे.
हम्म.
हम्म ह. आणि भरपूर आहे घरासाठी जरी म्हणलं तरी आणि समजा हे जर घर म्हणलं. तर जरा पुढं वाढवायचं घर हॉल एवढा मोठा होईल क नाही आणि खालीच दोन बेडरूमा होतील. वर मजला केला तर वर दोन बेडरूम आणि होतील एवढं होऊ शकत. आणि हे बारा लाखाला विकत काढलय. बारा लाखाला का पंधरा लाखाली विकय काढलेली फक्त आणि तवा पप्पा म्हणत. बारा लाख द्यायचं कुठलं असं म्हणत. बारा लाख रुपये थोडे झाले नाही सोड खरं लय मोठी जागा आहे ही.
हो आणि हे तिकड तिकड भिंती पण आहेत कोण याचा प्रश्न नाही.
आणि हा आणि उंची पण हाय याची वाढवलेलीच आहे. हे जरी समजा ह्याच बांधकामावर थोडं वर्ष काढून पुढं जाऊ हे करायचं म्हटलं तरी चाललं असतं.
पुडं पार्किंग पण होतं कस गाडीतून लावायला.
नाही हा टू व्हीलर येत असेल फक्त
टू व्हीलरच की.
हम्.
आतले आत होतोय रे तेला पण नको काय नको.
हम्म.... काय बघ गेट असल्यामुळे तर भारीच आम्ही राहिला अस तर गेट भारी.
हम्म त्याच के
अरे येणा
जा एवढ्या जागेच बारा लाख म्हणजे कमीच होत ते.
हम्म. ते आहेच . तेव्हा कमी होतो तेव्हा सांगितल घेणार काय विचारलेल तेव्हा पप्पा नको म्हणले.
आता त्याची किंमत केवढी करतील माहिती हाय का?
एवढी.
आता जास्त होईल त्याची किम्मत.
ते आहे सोड शंभर टक्के.
तिला दुप्पट, तिप्पट लिलाव होईल आता.
हम्म. काय करायलीस तु नेमकं?
कायचं नाहीय.
काहीच नाही. हम्म.
एक स्क्वेअर फूट मला वाटते तीन का साडेतीन हजार ला ना?
काय रे.?
एक स्क्वेअर फुट.
तीन, साडे-तीन एवढं नाही सोड त्याचा इकडे किती पंधरा लाख रुपये आहे पंधराशे रुपये स्क्वेअर फुट. पंधराशे रुपये.
हा.... पंधराशे.
हा एवढचं हा.. हम्म हम. बीट-बेट हुंएसपी लँंगवेज जेस्
कॉल झाला की लगेच कॉल करू नको का?
का?
सांगतो..
चालतयृ. हम्म हम, हम हमम, हम् ह हम.... हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म रिकामा ऑडिओ
किती तास
हम्म.
आता दोन दिवस म का नाही तेवढंच आधी सारखंच आहे. जरा जरा आवाज मुठता य बाकी का?
हम्.
मी का दोन दिवस झारा भेटलो नाही त्यांना.
हा.
गेल तरी आपणच बाहेर येतोय आणि सरा सांगत.
हम्म.
अस अच्छा.
कटु देवढ नव्हता.
हम् होत.